हॅलो हा येतयं तुम्हाला?
हो, येतंय.
हम्म.
तुमचं नाव काय?
माझं नाव तन्वी.
ह माझं नाव आहे महांवेशा, कुठं राहताय तुम्ही?
मी शहापूरला
हां हां.
तुम्ही कुठ राहताय?
मी इथ कमनोरला राहते
हम्म हम्म.
मग तुमचं शिक्षण वगैरे काय झालंय?
शिक्षण आता झाले बघा पंधरावी.
आं.
पंधरावी झाली पंधरावी
ग्रॅज्युएशन झालंय
होय.
मग मॅरिड आहात काय? चहा पानी झालं बघा. हा, तुमचं?
आमच बाहेचा बघा अजून.
हां, हा.
हम्म.
ह माॅरेड माझा एक लाहन मुलं आहे. हो ते ग्रुप व तस असते आपण काय करायचं आपल्या एक चार पाच जणांचा ग्रुप करायचा आणि आपण आ पल्या चार पाच जणा म्हणजे जे काय असणं म्हणजे पाच कॉल तुम्ही करा, पाच कॉल मी करते म्हणजे एक कॉल तुमी एक मी असं करायचं, म्हणजे आपले टास्क होऊन जातात.
काय आवघडच झालंय माझं तर, तुमचे किती झाले टास्क आता?
माझे सध्या नऊ झालेत आणि अ
हा ह हम्म ते फक्त त्यांचं काम झालं की सो सोडून द्याय लागल्यात, तर आम आमच्या आमच्यासाठी कोण येईना झाल्यात. टास्क झाले.
तुमचे किती झालेत?
माझा आता हा सातवा कॉल हाय.
व्हय काय? माझे दोन माझे तीन कॉल असेच सबमिट झालेत सो.
हा हा. मध्ये काय फुकट ते सगळं सगळं फुकट टाइम पण वेस्ट. सगळं वेस्टच जाणार किते.
होय होय. म्हणजे काय करायचं? आपण जे ज्या व्यक्तीशी बोलतोय ना, म्हणजे आता समजा तुम्हाला माझा कॉल आला असेल तर, आम्हाला डायरेक्ट तुम्ही सांगायच, एक कॉल तुम्ही करा एक म्हणजे त्यांचा पण टास्क पूर्ण होईल आणि आपला पण टास्क पूर्ण होईल.
होय आता बघा की, बाकीच्यांना मदत केली तर आता कोण करना झालय.
म्हणूनच मी रिप्लाय बघितला तुमचा, हाय आमचा एक ग्रुप करूनच बोलाय लागलोय सगळेजण, मग तर एकदा एक कॉल तुम्ही करा एक मि असं करून, आम्ही पाच पाच कॉल करून घेतोय सगळीकडन
हा हा हा.
म्हणजे आपल पण होईल, समोरच्या व्यक्तींच पण टास्क होईल ना.
होय.
आणि तुम्ही जरी मला कॉल केला तरी, मा तो कॉल मला पण धरला जाईल आणि मी जरी तुम्हाला कॉल कॉल केला तो कॉल
हम्म. ते आहे सोडा, पण आपला पण टास्क त्यात पूर्ण व्हायला पाहिजेल ना, आपले पण तीस कॉल व्हायलाच पाहिजेत.
होतात होतात असे काय नाही होतात, आपले जरी पंधरा दहा वीस जरी झाले तरी. समोरून जरी तुम्ही पंधरा, वीस जरी कॉल उचलला, वीस- वीस जरी उचलला तरी चाळीस.
म्हणजे कसं? कसा विषय हाय ते? नेमकं म्हणजे आपण एकट्यानी तीस कॉल करायच काय? सगळ्यांचे मिळून आपले तीस कॉल व्हायला पाहिजेत. हे मला कळणा झालय आता
ते कसं आसतंय, टास्क जेव्हा संपतात ना त्यावेळेला, कळतय हे की आपण आता तुम्ही नाही नाही म्हटला तरी, तीस कॉल जरी केला तरी तुमची सात कॉल किंवा समजा तुम्ही रिसीव्ह किती जणांच केलाय? त्याच्यावर पणं तुमची कॉल असेल. ठरवले जातात. ते पण आपल्याला काउंट होणार, त्याचं पण आपला पेमेंट मिळणार की ते पण काउंट होतय आपल्याकड, म्हणजे आता तुम्ही कसं म्ह चार पाच कॉल केले असतात. माझे चार पाच कॉल तुमच्या हेच्यात काउंट होतात. तुमचे चार पाच कॉल माझ्या हेच्यात हो देतात ते, आस हाये ते
हॅलो. आवाज चाललाय तुमचा
होय काय? बघा ऐकू येतय का.
नाही थांब. चालूय हाय काय तिकडं?
होय होय, जरा पावसामुळे वातावरणा वारं वगैरे सुटलय ना, त्यामुळ रेंजचा प्रॉब्लेम होतोय.
हम्म आमच्या इकडं पण चालूच हाय.
हा हा.
हम्म. घरी कोण कोण असतय तुमच्या?
सध्या तरी मी माहेरी आली, लग्न झाले म्हणजं वर्ष झालं. माहेरी मी मम्मी - पप्पा, बहीण पण आहे मोठी, मोठया लग्न झालेय. पण ती डिलिव्हरी माझी सध्या आता. एक महिना झाला डिलेव्हरी होऊन.
हा, हा, हा, हा.
म एक महिन्याच मुले मला. तर मी आम्ही आधीपासूनच करतो बघ. ह्याच्यात काम. त्यामूळ. वर्ष दोन दोन अडीच वर्ष जरी झाली पूर्ण झाले, असतील मी ह्याच्यात काम करतो.
हम्म चांगलाय की.
हम्म. हाये बा आहे आहे बरी आहे, तेच म्हणलं थोडं एक मिनट थांबा म्हणजे, रड रडत होता तो त्यासाठी.
हा, हा, हा. होय त्याकढ पण लक्ष द्यायला पाहिजे की.
होय. आहे सोडा शांत असतय, काय फार दंगा वगैरे काय नसतो त्याचा. समाधान काम करू देतेय. हम्म.
म्हणून चालतय.
होय म्हणूनच. नाहीतर आज फिरायला मिळालंच नसतं मग.
हम्मम. तुमची तब्येत मग आहे का नाही बरी.
आहे बा मी पण आहे बरी. मग सध्या तुमच्या घरात कोण कोण असत.
आमच्या घरात. मी, मम्मी, पप्पा, भाऊ.
ह, ह. अजून अन मॅरीड आहेत. लग्न वगैरे केला नाही.
नाही नाही. आता कुठे एवढ्याला लवकर.
एवढ लवकर. झाले की ग्रॅज्युएशन.
मग कुठ लई. जून थांबायचं एक दोन तीन वर्ष.
हा असं शिक्षण वगैरे पुढचं काय, प्लॅनिंग वगैरे.
आहे अजून प्लनिंग तरी.
सध्या आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालेय काय? हा हा आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालेय.
हम्म. रिझल्ट तर द्यायला पाहिजेल ना.
होय! होय! पुढ शिक्षण घेण मग पुढे शिक्षण घेणार नां. बी. ए वगैरे. एम. ए. वगैरे.
बी सी ए झालंय माझा आत्ता. पं सॉफ्टवेअर.
हां हां.
हम्म. बघायचं आता काय काय, अजून तरी काय प्लॅनिंग नाहीये, एक थोडे दिवस. थांबून मग काय करायं ते बघायचं. असं चालूये.
होय काय? ह ह. आता एजुकेशन पण खूप महत्वाचं आहे की आता.
होय.
होय.
ते एकदा त्याच्यात अडकलं की, अडकलंच परत काय करतायेत.
खरंय ते. एकदा अडकले की अडकून जाते, मग नंतर मुलं होतात. जो पर्यंत त मुलं पाच वर्षाची होत नाही, तोपर्यंत आपल्याला काही करताच येत नाही.
होय.
त्यामुळे आधी शिक्षण काय असेल, ते कम्प्लीट करून घ्यायचं. मग पुढचं काय असेल ते विचार करायचा.
होय.
ह आता आमचं असंच झालंय, आता मुलांच्या शिक्षण आपूर्णय. माझं पण ग्रॅज्युएशन झालंय.
हम्म.
ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेयं. नंतर दोनवर्षां नंतर लग्नच झालं.
हम्म हम्म हम्म.
पुढ शिक्षण टाकायच्या आधीच लग्न झालं. लग्न ठरलं झालं, मुल पण झालं आता बघाचं आता मुल थोडं मोठं झाल्यावर मग पुढचं शिक्षण काय असल ते कंप्लीट करायचं.
होय- आता त्यांच्यातच सगळा वेळ जाणार.
आता दिवस ह्यांच्यात मोडतेय स्वतःसाठी वेळेच नसतोयं आता.
हुं ते मोठे होईपर्यंत त्यांच्याकडं लक्ष मोठं झालं की त्यांचं शिक्षण
होंय होंय-
असंच होतय लग्न झालं की बायकांच.
होयं होयं तसच ते- म सध्या आता तुम्ही कार्यावर किती व किती वर्ष झालं वर्क करताय की आत्ता, आत्ता लागलंय?
आता जस्ट लागलोय बघा मी. म्हणजे काॅलचे टास्क चालू झालान तव्हापासूनच चालू झालय माझ.
हा, हा नाही कार्यावर खूप छान काम असतं तुम्ही असं कनेक्ट व्हा कार्यापासून. सोपं असतं. अवघड अजिबात नाही अवघड अजिबात नसतं पेमेंट वगैरे व्यवस्थित वेळेवर असतं आपल्यानां सगळं. थोडं एकादां वेळेस माग- पुढ होईल पण जे काय असेल ते आपण काम करतो त्याप्रमाणे आपल्यानां पेमेंट वगैरे मिळून जातेयं. खूप दिवसांपासून आम्ही कर्या म्हणजे झाले अडीच वर्ष तर होतं आले असेल. आम्ही कार्यावर वर्क करतोय.
हम्म, हम्म, हम्म.
खूप छान हाय कर्यावर पेमेंट वगैरेच कसं? हा पहिल्यांदाच आलाय.
हां ते कसं कोण रिस्पॉन्स दियीना झालय मग कसं आपण अनोळ-
हां ते अनोळखी असल्यामुळे तस होतंय ते- त्यामुळेच मी म्हणलं हिने आनोळखी आहेत म्हणूनच ग्रुपवर असा मेसेज टाकल्यात. ते बघूनच मी तुम्हालां कॉल
होय. बाळं का रडालय की काय आवाज आला?
होय थोड
त्याच्याकडे बघत, बघत करायचं म्हणलं तर लाय अवघड होतय.
हो..
हम्म, तरी करतायं म्हणून बराय बघा.
होयं खर ते कसं सवय झाल्या करून, करून आता कार्यावर काम करून- सोडायला पण नको वाटतय तस सहज साधं सोपं काम असतयं तर कशाला सोडायचं म्हणतोयं हातातुनं- असं फार टेन्शन घेऊन करण्यासारखं पण काम काही नसतयं साध्या सोप्या भाषेत असतय तर सहज करता येईल, सहज होईल सहज समजलं आस अ त्यामुळं काय वाटत नायी सहज होऊन जात.
हम्म, ते एक बराय.
कार्यावर कस काम खूप सोपी, सोपी असत्यातं असं फार अजिबात आ ते कॉलवरचं काम हे असं आहे समजायचं हे पण आता साध सोपच हाय आपण पण नॉर्मलीच बोलतोय.
फक्त पुढच्यानी रिस्पॉन्स द्यायलां पाहिजे बघा.
हा देत नाही देतात क ते ते कसं असते माहितीय काय नवीन, नवीन असतात ना त्यामुळे आपल्याला जरा कनेक्ट वगैरे होत नाही पण आपण आपले पाच, सहा जण माणस गोळाखून आपण कार्यामध्ये त्यांना वर्क दिला तर आपला एक
आता तर मी एका बाईला ना चार, पाच वेळाला म्हणजे पाच कॉल साठी मी हेल्प केले तिला आणि तिन फक्त मला एकासाठीच केला तर मी तिला कॉल कराल तर ती मला रिसीव्ह करान झाली असं झालंय. दोघी जण तशा केल्या मला आता.
ते कसं होते सपोर्ट करणारी पण व्यवस्थित असायला पाहिजेत असं असते. आपण काय करायचं माहिती काय? आता आपण आपली पाच सहा माणसं घ्यायची म्हणजे आता समजा तुमची कोणतरी बहीण वगैरे असेल करनं आणि ऑनलाईन काम करणारे भरपूर जण असतात आपल्याकडे.
ह
जर आपण ह्याच्यामध्ये जोडून दिलं की
हम्म.
यामध्ये काम कसं करायचं सांगून दिलं आता तुम्हाला कसं कोण जोडून दिले की नी त्यांना सांगुन आपण ही जोडून द्यायचं म्हणजे आपल्या आपला ग्रुप तरूत आपल्याला अशा वेळेला मदत मिळते. ओळख तरी असायला पाहिजे बा एकाचे एका माणसाची तरी ओळख अस तर आपण म्हणजे आपण काम करताना आपल्याला सोपं पडते.
तेच केेम
हम्म.
हम्म
येथे थोडा नवीन असल्यामुळे ते जरा समजून येणार नाही. आणि होईल स मग थोड्या थोड्या दिवसांना समजत जाईल की काय काम कसं असते काय असते. आपल्याला सगळेजण समजायला सांगतील पण.
हो एक-एक सांगणारे सांगतात एकी का अजिबात रिस्पॉन्स देत नाहीत काय.
टाय टाय आपले दहा मिनट झालेत करते मी हां. हा